हायत काय करत होतात झाला का स्वयंपाक?
नाय व स्वयंपाकच कराय करायला हाय. आता नाश्ते करायचे ये तिकडे गेल ते ना आज टेकडीवर वर
हाव ना आम्ही जाताना पाहिलं मी कि ते चालले म्हणून. हम्म ते पाहुणे आलेले वाटते तुमच्या घरी.
हो मावशी आलेली आहे.
हाव का हम्म हम्म.
झाली का वेळ शाळेची?
हाव चालली ना साडे दहा वाजता जाईल हम्म. हाव स्वयंपाक झाला नऊ वाजताच झाला दादाला टिफिन देते ना आई.
हाव का?
हम्म. मग, अजून काय म्हणते वैशुच कसा आहे पोरगा चांगला आहे?
काय
हाव का वैशी म्हणे चांगलाय म्हणे येणार आहे वाटते तेन इथं मंग.
हो आता तेच तर आता तारीख ठरवू रायलो कोणची ठेवाताया.
हा. हा. हम्म. हा. चांगलाय म्हणे वैश्यूच
हाव पोरगा मस्त आहे ते दिसायले ही तान आहे स्वभाव एकदम मस्त आहे शांत आहे असा.
हाव ना तसच पाहिजे आपल्याला हम्म.
थर आहेत दोन दामिनीची सासू कशी आहे? बहीण न तशीच आहे हिच्या आई हिच्या आई सारखी. हम्म तिच्या आईला एवढ सुचत नाय ना.
हम्म हम्म हम्म.
हम्म ते लय नाय हम्म हम्म. मस्त आहे पोरगी ही असं काही एवढं काही हे नाय मस्त आपल्या
आपल्या ह्याच्यात बसणाऱ्या हम्म हम्म हम्म. हम्म मस्त आहे मग शे हाव शेगावला गेले होते का मग तुम्ही दर्शनाल?
हो दर्शन नाय झालन गर्दी खूप होती ना. दर्शन केलं जेवायच्या रांगीत घुसलो तो पण इतकी गर्दी मग म त्या अक्षताच्या इथं गेलं ती म्हणे इकडे या म्हणे मावशी मी करत म्हणे स्वयंपाक. तिचा फोन आलाच होता.
हाव हा ताई तीथच राहते ना अकोल्याल.
हो. लांब आहे पण तिथं घर हम् या पोर रा तिथले लांब आहे त
हम हम हम.
गावाच्या बाहेर राहायते मलकापूर रोड वर.
हाव का चांगलंय हाय ना मग. जमले तर मग आता वै सुचल
हो आता हो लय मस्त आहे स्वभावानी तिचा नवरा.
हम्म.
हम्म. असे पाहिजे घरी नसला चालती, श्रीमंत म्हणत पण स वा चांगले पाहिजे मग तेच त्याच हिचं घर असं आहे चांगलं. पण असं चांगल्या या्याच्यात नाहीे तो म्हण जाऊ देतो तिथं पुण्यालेच राहणार आहे तर पुण्यालेच घेऊ राहिले आता.
हा मग इकडे काय आहे मग एखादा कार्यक्रम गिरेक्रम अस ला काही महालक्ष्मी असते म्हण ते वैशीच्या घरी म्हणजे जर आता जमलं तर
हो हो महालक्ष्मी आहे पण ते कोजागिरीला आहे म्हट
हा बरं झालं ना कोजागिरीला मी वै शु म्हटलं मग बरं झालं म्हटलं तू तिकडे येता येते मग. हम्म हा. हम्म चांगलं झालं ना बा हा. तेच तायडी पाहिजे लोकच चांगले पाहिजे आजकाल.
इकड आहे त्या खाणार नाही का डब्याच्या मागच हम्म. लोक चांगले पाहिजे घरी इस्टेट असून काय आता सलोनी च पाहिलं नाही का? विचारायतही नाही.
विचारतही नाही.
घरी चांगलं असून माय बा्पाला विचारण नातेवाईकाला त्यांना.
हा ते कोणचा ब्राह्मण आहे म्हणे ना गाय म्हण वै शु सांगत होती तर ते दादाची कुंडली पहायची होती कारण का नाही का तिचं असं तूला हे ब्रा्मण पाऊ राहिला तर त्याची जुळूच नाही राहिली
नाही मी तेच म्हटलं त्यात नाही उरयला म्हणून तरी वाटलं म्हटलं यातही नाही झालं पाहिजे ते तसं काही सांगून
ह
मी लं दुसराच पाहु आपण आता थांब. त्याचा नंबर पाठवतो म्हटलं त्याला विचारतो येता का घरी मग. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो नाही झाली हॅलो! हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो!
ह
हॅलो हॅलो फोन कट नाही झाला हॅलो एकोणतीस मिनटं झाले. हॅलो. हॅलो. हॅलो. ब हॅलो! ह